माज्या नंबर वरनं लागं ना.
तेव पाच कॉल झाले ना.
आव नाई ह्या नंबरवर कुठे चालेत.
किती झालेत म?
तुमच्या त्या दुसऱ्या नंबरवर पाच झालेत ओ.
हां, म?
या नंबर वर न पाचवायला नको त्याच्यावर?
म्हणजे त्या नंबरला लाग ना माझ्या
हा तुमच्या त्या नंबरला लागण झालाय एकशे ऐंशी मिनिट तासच पडा लागलय का
हा हा असं ते थोड्या वेळ परत बघा मणस
बघूया तवर यांच्यावरून करून जेवण, आमटी भात केलाय आमटी टाकले शिजायला.
हां
अम् पोकळ्याची भाजी करायचीआय, भाकरी करायच्याईत.
कशाची भाजी?
पोकळ्याची भाजीचे.
म्हणजे?
पाले भाजी ओ पोकळ्या ची.
पोकळे पोकळे म्हणजे काय माहित नाही.
पोकळ्याची नसत्या काय तुमच्या इकडं?
नसते त्याची पानं कशी असत्यात?
ते जे पान हिरवी असत्यात अशी बारीक मोठी असत्यात आणि लाल गुलाबी असं देट
आओ त्याला हे जी म्हणायची लाल माटाची हा.
कळीची म्हणत्यात.
हा हा त्याला काय पाणी घालायचं नाही नुसतं अ हे काय बरं वाफलायचे लसूण आणि तेल जास्त घालून.
हा तेल जास्त घालून मिरची घालून.
लाल लाल माटाची म्हणात्यात त्याला.
लालमाटाची म्हणत्यात काय आमच्यात हे जे म्हणत्यात आओ त्याला पोकळ्याची म्हणत्यात.
हा हां.
हम्म काळजी करायची सकाळच्या चपात्या हायता जरा केलत्यात्या भाकरी अजून करायच्यात मग तेच त्या फोनवर अव हे व्हय ना म्हणून म्हंटल नंतरन बघूया तर.
हा हां.
हा हा तुमचं चहा पाणी आवरलं?
चहा पाणी काय नाही नाही मगाशी पोरग्याला जरा नाश्ता केलता उपीट शेवाळायचं तेच खाल्लं थोडं.
हां.
दुपारी जरा धपाट तेन खाल्लं होत, मग आता चार भांडी होती. ते शेवाळ च उपीठ वय, तुमच्याकडे करत नाहीत शेवाळ्या च उपीठ?
करतय आम्ही नाही.
हां, हां हां शेवाळ्या भाजायचे तेल टाकून आणि कांदा बारीक चिरायचा कांदा, मिरची, आणि कोथिंबीर आणि तेला ते भाजून घ्यायचं जरा लालसर होऊस तवर. आणि कडीपत्ता लस नाही कडीपत्ता, जिरं, मोहरी, आणि मिरची टाकायचं ते भाजायचं नंतर शेंगदाणे जरा टाकायचं आणि मग कांदा टाकून भाजायचं.
हां.
म्हणजे भाजल्यानंतर
हा.
भाजल्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आणि हळद टाकून पाणी वतायचं मग पाण्याला उकळी आली की त्यात घालून वाफवायचं ते शिजवायचं जरा पाणी घालायचं म्हणजे फडफडीत होते.
होतय का? हम्म
मॅगी मसाला टाकला ना सेम मॅगी ग
मॅगी मसाल टाकलय ग्या, हम्म हम्म. आणि त्या पिवळ्या आणि कसल्या मिळत्यात ना विकत, दहा दहा रुपययाला येते वे पॅकिंग दहा बारा पंधरा ला असते.
हा तेच की मॅगी ती चौदा रुपयेला.
हा हा हा पिवळी मॅगी, होय.
घालून उकळी आण हा थोडं मीठ घालायचं आणि उकळी आणायच पाणी आणि हा ह हा तो मसाला आणि ती मॅगी टाकून शिजवायचं फक्त.
नाही बाई त्या नंबर वर लाग झाला दुसऱ्या नंबरवर सुषमिच्या नंबरवर न केला आहे. बघ जाकी, हॅलो.
नाहीतर मग हाय हे टमाटर चालतय नाहीतर टमाटर, कोथिंबीर आणि आपलं वटानतेने हे घालून केलं तरी चालते आपल्या इच्छेनं‌.
हा हा, मॅगी करता सा तुम्ही?
करतो की मुलग्याला लागत्या. अ मॅगीत कांद्याची फोडणी.
हा आणि.
कांदा कांदा, टोमॅटोची फोडणी घालतोय. आणि नंतर वटाण, हा वटाण थोडं घालतोय.
हा, कुर मा करताय तुमही?
कुरमा पण करतोय की, कुरमा करायला कस
हा हा.
फ्लावर, टोमॅटो, वटाणा, बटाटा आणि कांदा. कांदा, टोमॅटोची परी प्युरी करून घ्यायची. आणि बटाटा
थांबा एक मिनट काय म्हणलंस?
नाही नाही मग सोनाल त्याला पण मी त्या मग ते लागल्याला पाच हे झाला तुझा दि- आता लागला अस मला तो. पाच झालेत कॉल तुझं. त आता त लागलाच ना मला कल खोळ्या. तुस अंग काय नाहीस बर हला.
हम्म काय झालं.
हम्. तिथे मगता ते एकशेऐंशी सेकंद तस दाखवायला ट्राय कराय गेली ते माझा झिरो सेकंदाचा हे झाला शेव झाला हम्म त कॉलिंगच पण पडतय ना त्याच्यावर हम् ठवला.
ग जास्त भूक तेन लागली ना मग मॅगी तेन आम्ही बाजारातून भरतोय. पाच सहा पॅकेट आणते मॅगीचे.
हा हा.
मॅगी असते होय मोठ मिळतय. आम्ही कसं ते सात सात वाल किंवा चौदावालं सातवालं पिल्यासाठी एकट्याला गेले की एकच पॅकेट बस होते. मग दोन पॅकेट करायचं अस किवा चौदा वालं किंवा सात सात वालं असं करतय.
हा हा पहिला पाचला होता तर सातलं झालेवर.
सात ला झाले होय.
हम् हम. चवीित्या मॅगीने तोंडाला हम्म ह् कुर्मा कस करतोय म्हणज
कुरमाला आहे ना बटाटा.
हम्.
फ्लावर वठाणा झरा निम. पन्नास टक्के नुसतं शिजवून घ्यायचं आणि कांदा टोमॅटोची प्युरी करायची इकडं कांदा टोमॅटो भाजून ते मिक्सरला बारीक करायचं आलं लसणाची पेस्ट करायची आणि कांदा बारीक एक दोन बारीक कांदा चिरायचं
हम
आणि फोडणी घालायची अ जिरं मोहरी आल्या लसणाची पेस्ट घालून ती प्युरी घालायची पहिला कांदा घालायच नर पुरी घालायची आणि तेल सोटेपर्यंत भाजायचं
हा
आणि नंतर मग ते कुर्म्याचा मसाला घालायचा नसला तर मग आपला गरम मसाला घरातली चटणी लाल मिरची हे सगळं घालून
हा
भाजायचं तेलात जरा नंतर जे आपण जरा शिजवून घेतोय ना वटाणा बटाटा ते ना ते सगळं त्या घालायचं आणि ते एक दोन उकड्या काढून वरण कोथिंबीर घालायचतात.
मी कधी केला नाही सोडा.
आता आम्ही आता ध्यान केलायस आमची काकीला भारी करते पूर्मा
बर बर बर बस. सांगा
हा
आम्ही दायच आम टिकेले सोजसिंगले
होय
आछ हम्म
हा हा
हे श चांगली लागत्या, नुसती डाळीची आमटी चांगली लागत नाही आमटी.
नाही-नाही आम्ही. अ परवा कसं केलत मी डायरेक्ट. फक्त कांदा चिरून, आलं, लसणाची फोडणी घालून
हम्.
अ लसणाची फोडणी घातली, त्याला जिर मोहरी घालून. कांदा घातला होता एक बारीक चीरून आणि त्यातच मग शेंगा भाजल्या जरा चिरून.
हां.
शिजवून घेतल्या नाही, त्यातच भाजल्या, आणि नंतर मग वर्ण डाळ पण त्यातच भाजली.
हम्.
आणि वरण कुठ तेन घालून, त्यातच पाणी घालून शिजवलं छान झालती आमटी.
डाळीच्या आमटीत. बघ. त ना त्याच्याक शेंगदाण्याचा. हा, हा, हा.
म मग जेवण? अ
नाही गप-गप.
अर ब इ लो
जा फुगा हाय तुझा आत, फुगा हाय जा फुग्यान खेळ जा, फुगा हाय तुझा आत जा फुगा ठेवलाय जा. हॅलो!
हा, बो ला की रडालाय होय?
हा हा, रडायलाय.
हा हा, तिथं गमत नाही वाडतं.
नाही गमतय की, सगळी पोर वहिनींचा एक मुलगा हाय वहिणींना दोन मुली आहेत नंतर ती गल्लीतली पोर हायत, सगळी मगाजरनं खेळालतीतं पोर पोर मला जरा भांडत्यात. तेन हिकडं तिकडं
हा हा हा, ते आहेचं तर पोर पोर भांडायचीत. पोरांचं
आणि तिथं कसं ह्यो एकटा लाडका झालाय, काय बघल ते एकट्याला पाहिजे म्हणतोय त्यो.
हा, तसं असतंय लाड झाला की.
आमच्या घरात तिथे पाच सात घरात एकटाच आहे, कुणाच्यात जाईल ते सगळं हेजच आहे. म इथं बरं दुसऱ्यांची पोर देतील याला. तरी पण एक घोडा हा घोडा आणून ठेवलाय, एक घरात ते पलीकडचा.
हा होय ठेवलाय, हा हा हा. काय करायचं मग, आता काही जेवण तुमच्या‌ कडं नसल? जेवण नसलं आता तुमच्या कडं?
नाही जेवण सात आठ ला बनवते, का निवांत काय नसतयं जेवणाचं.
हा आवरतं असलं लवकर.
हा आता येत्यात सहाला आल्यानंतर मग. लेटच असतयं, जेवतोय नाही नाही. त्यांनी स्टोरेज ला मनुक्याच स्टोरेज असतंय ना त्यावर.
हायत व्हयं. हा हा त कधी सकाळी जाऊन संध्याकायच का
हम्म सहा सकाळी दहा ला जातत
मन नाही
सकाळी दहा ला गेले की सहा ला येत्या हम्म
ह काय ते कामात असल्याल बरं असतंय खर
होय हम नाही जाते तेने घरात काय करायच पोरं आता झाल्यात मोठी एक दहावीला गेला एक बारावी झाली
हा हा हा् का आहेच तर आता घरात बसून
हम्म
फ्री बसण्यापेक्षा
नाहीच की घरात बसून खायच दिवस आहे का आता
आणि वेळच येत नाही हो घरात
हो काय तर करायला लागते बघ सारखं धडपड धडपड काम पाहिजे म शरीर पण सुस्त होते हम
आमच्या पण का नाही शेतात
काही झालं बघ